हॅलो हा काय फ्रेश ना
हा बोलकी
हॅलो अरे हे नाय सजेशन तेच तेच जरा फोर व्हीलर घ्यायच चालय म्हणाले आता फोर व्हीलर घेऊया एक नवीन मग काय हां तेच मगकाय सजेशन कोणती घेऊ चांगली
काय म्हणजे कस टाईप तुला पाहिजे काय सिडान येस यू वी
काय मग आपण कर ना सिडान घेऊ का एससी व घेऊ तर असं वाटतंय की स एस वी पाहिजे खरे जरा या एजमध्ये सिडान पण पाहिजे असं वाटते री अस
तर मी आपल्या रोडच्या कंडिशन नुसार म्हणल तर तुला प्रिफर करतो म्हणजे व्हरेज नुसार एसी यज करतो आणि आता म्हणजे त बजेट कस आहे
बजेट जर आता बघ पंधरा लाख तर हा
हम्म पंधरा लाख मध्ये म्हणला असतो तुला म्हे सी वही जरी म्हणलाच घ्यायच तर तुला एक कमीत कमी वीस लाख
हा आणि पाच लाख बसायलाह
नाहीने कसं म्हणजे मिळू शकते वीस लाखाच्यात पण ते काही बेस्ट वेरेंट नाही
हा बेसर जर माझ्या डोक्यात एक हय वीस लाख आकापर्यंत घेऊन जे क्रेटा घेतले ज तर चालते का क्रेटा जर ते
हा क्रेट्टा पण येते सोड
विचार ते क्रेटा जा ना म म त बावीस ला
ह बावीस चवीस टॉप वरीय मला बेसर मेळ तुलास पोडप
तेस
आता थारच किती बेसवेरे अठरा लाखपर्यंत मिहि
अ अठरा सतरापर्यंत मिळते
पण बेसवी रिन लाला काय म्हणजे काहीच देत नाही टायर पण त्यांची चाली येत
ते पण राहू दे रे काय फीचर्सच नसते आज छान
आणि कस ते आफ्टर मार्केट करण्यात बसण्यापेक्षा ते ग त्यातन घेतलेलं परवडते आणि आफ्टर मार्केट खर्च जास्त जाते आणि तेथ गॅरंटी पण नसते का त्यापेक्षा मगज एकवीस बजेट वाढून घेतलेलं परवटला
मग पंधराला कता माकडे हाई मग वरच एक दहा लाखाचं लोन करू शकतोय मी
हम्मम् तस पण करू शक नाहीतर हा चालते थड नाहीतर आता आजकालच चालू आहे किती म्हणजे जर तू आता जर तु तुला सेकंड हँड पय का फर्स्ट हँड प
स्टँड झा आता पंधरा लाग एवढा आहेा क कशाल सेकंड हँड घेऊ असं झाली माझे
करेी जर रिसर्च केला अस तर तुला पंधरा लाख म एकदम चांगली पण मिळू शकते ए सीी
ते तेच सांगले रे माला डोक्यात पणा पंधरा लाख म्हध्ये
तू फर्स्ट स्टँड बघ सोड पंधर चांगली जर भेटत असली तर वानॉट
हरकत नाही हम्म र सिंग असस मा आहे काय जरा जला तरी सेकंड हँड घेतली काय ना काय तर लगेच लगेच मेंटेन्सटला मला त्याच कामहीणारच नवीन डायड काढली का नाही गाडी शोरूम मध दहा वर्ष बघायचं नाही रे मग ते अड
सुरू
काय पार्टं विरटं दहा वर्षानंतरच खराब हो म्हजे खरा मेंटेन्स चालू दहा वर्षानर
हो ते तर आहेा सर बेस्ट नवीन घ त्या उलटतील आणि फिल तरी नवीनचा
िक तो फीलल नाही इ स यापेक्षा म्हणून मग त दहा लाखाचा एक लोन करतो
हम्म हम हम
दहा लाखाचं पण लोन मिळेल आणि मग दहा लाखाच टोटल झालं पंचवीस लाख
हम् पंचवीस लाखापर्यंत मग तुला चांगल मिळाल सोड
हांच तेच की क्रिटा बीटा टॉप मॉडेलच
थार रॉक्स पण तुला मिळेल सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत
हा थररॉक्स पण मिळत्यात ये थाररॉक्स फीचर्स नाहीत रे येवढं काय
ते कसय होय फक्त तिथे कस आहे तुला म्हणजे जरा फीरेल नणार नंतर ज ग्रउंड जास्त
हाा तेच अरे अर घरी थार थार रॉक ला कसय माहितीय लागत्या रे आणि मिरज पण हातानं
नाही नाही नाही आहे की मिररच स्मार्ट मिरर आहे त्याला
ते आता आलाय वाढत तर रॉक्स ला आधी बेस वरियंट लां हातानं हे कराय लागतय हा पर रॉक्स ला आता ते हा रॉक्स ला आता ते आलाय हा आणि परत ते दरवाजा पण पहिला हेच होत दोनच
होय आता त यार आले दरवाजे नंतर बाकीच पॅनर मिकसू म भरपूर विचारता रॉक्स लागता
टला जे फीचर्स आहेत का नाही ते थार मध्ये बसणार नाही रेट
हा जर तुला आहे बर जर तुला असं काय असं फोर व्हील नको असेल किंवा असं हा तसं मला क्रेट हाय व्यवस्थित हाय
कारण क्रेटामध्ये ऑल ओ्ह सगळंच आहे रे थ्री सिक्स्टी अरे होंडाईचे फीचर्स लले असतात गो काय पण करतो सगळ्यात फीचर्समध्ये हम्म हम् हम्म हे
तस कस आहे बघ आता जर पंचवीस लाख सत्तावीस लाख घालणार आहे तर मग जरा तशी गाडी जरा चांगली म्हज थार रॉक्स असते त्यानुसार जरा आणि हेि येईल तुला म्हणजे आपल्याला सूट पण करत्या पण जायला येते गुठ म्हणजे आता पावसाात दिवसात जाते गु त्यात फोर व्हीलर आहे भावा
बरोबर
एक्झॅक्ट आता त्याची फोर व्हीलच जरा बघायला प्राइस फोर व्हीलची बघाय ऑ रोड तीसच्या पुढ जात्या का क आहे बघा
ऑलमोस्ट म्हणजे तुला जरीस पण मिळेल पंचवीसच्या पंचवीस तीसच्या मध्ये मिळू शकेल रॉक्स
हं हं हं इथारथक थारची बेस रेंट आहे त असं लय बारक हाय आणि ते अस डबा वाटतोय
होय
आणि थार रॉक्स घेतली का नाही ती जरास मोठ वाटतय
हम्
जास्त अस बरोबर अस परफेक्ट नाहीच हाय येक तर बारक नाहीतर एक तर अस त एकदम व्हॅन वाटत्या मग त व्हॅन
होय..
बॉक्स काइंड ऑफ ते अस जास्त आडव आहे मग
त्यांनी ते कसं केलं यावेळी रॉक्सलाईब सगळं ते मिक्स केले फीचर्स ते ऑफ रोडिंग त्यात फॅमिली कार सगळं मिक्स केल्यामुळे जरा आधी एमयू बी झाल्या अशी
हाम बघ राईट ते सीन झाला आणि मग आणि कुठली स स्कोडा ची
स्कोडाची हा स्कोडाची म्हणालास तर कुशाक पण येऊ शकते बघ.
कुशाक काय येत्या ती नऊ आठ लाखाला येत्या कुशाक
नाही नाही नाही एवडं कमी नाही सोड पंधरा पंधरा वीस अठरा बर लाखपर्यंत येईल की
नाय नाय कुशाक कमी आहे. सगळ्यात स्कोडाची मनाय गेल बघितलय मी.
मग कोड्याक बघ कोड्याक तर भारी आत्ता नवीन कोड्याक आलाय आता दोन हजार वी आर एस म्हण ऑप्शन आला आता कुठलं नवीन पण ती जरा एवढी खास वाटली नाही ती म म वी यू आहे अ जरा मागण खूप मोठ लांबडी गे नाही गिड्डे आहे जरा त्यापेक्षा म्हणला दोन हजार ते बावीस मॉडेलचे काय कोडी चांगली आहे. अ के एवढे फीचर म्ह त्याला रेंजवर सारखे केलं तिने
हम्म हम्म हम्म हम्म भावा सगळ्यात भारी टोयोटा
अ अरे ते विसरलच की क्रिस्टा पण आहे ई आपली क्रिस्टा आहे फॉर्च्युनर पने फॉर्चु चो फॉर्च्युनर जरा. बजेट च्या बाहेर जातय आणि ते जरा आणि ते एवढ- घेऊन आता उपयोग नाहीं
ये अव्हेरेज लय
अ चांगलीय सोड गाडी ती पण काय त्यात फीचर तुला मिळणार नाही. नंतर उगीच ते सगळ जेवणासाठी
इनोवा पण आहे बा तशी म्हणा गेलं तर टोवेटाची
हा तुला जर कम्पॅबिलिटी मध्ये पाय असली तर इनोव्हाचा विषय आहे
इनोवाची कती प्रायस आहे
इनु वाज्ची काय तर जरा तीस पस्तीस पर्यंत जाते वाटते. स्टार्टिंग स्टार्टिंग अठ्ठावीसपसन काहीत आहे पण ज त्या ऑन ररोडचे ज टॉप वेरियंट काय तर पस्तीस पर्यंत जात
हम हम् आणि ते आता डिस्कंटिन्यू करणारची शान
हो आता नवीनती हाय क्रॉस चालू आहे ना
हायकस चालला हो
आता नवीन एमजीची पण खाले बघ ग्लॉस्टरच्या वरचा मॉडेल घेत राहला ति तर ल मोठे आहे सोडले मोठी वाटते ती गाडी मोठ्या गड्या कसा आहे बार पेन तर भा आम्ही नको प्रिफर करतो करे की त्याला ल त्याला कस आहे मी बघितले त्यांचे ल काय काय हे रिव्ह्यू ब घाण आलायत सनप्रुफ मणन पाणी येते स्पीकर म्हणन पाणी येते पाऊस पडले की असं काही काही त्यांच लढतरी आहेत ते जरा महिंद्राचं जरा ज तुम्हाला कमपॅबिलिटी मध्ये देणार आहे तुम्हाला ते फीचर्स मध्ये जर तुम्ही महिंद्रा प्रिफर करत असला तर मग म्हगते सर हुंडाई नाही तर स्कोडा प्रिफर करा
हा होंडाईच फ
हम् हा जर तुला जर मन फीलय बाय असली तर सोडून
स्कोडा जायला स्कोडाच मेंटेननस जास्त बसणार जरा असं कंपरेटिवली.
तुला प्रि लक्झरियस मेना असस स्कोडा सोडामध्ये घेत असल घ्यायच असलं तरी बघ शेडान मग जास्त चांगली बघ स्कोडा मध्ये सलविया नंतर आपली सुपर
सुपर ऑक्टावे ह तेच त्या तीन स्कोडाचं एवर्हेज तर बोलायलाच नको आणि मेन मेंटेन्स
हा तेच रे आणि कस आणि कस आहे? शिडन सिड्यान आपल्यालाी नाही इथं कोल्हापुरात म्हणला असत आणि सिडण रस्ते आपले हे आहेत ते ते कुठे डोंगरावरून नेता येत नाही किंवा इकडे तिकडे त्यामुळे राऊंड ट्रेन जेवढा जास्त असेल तीच गाडी घे म्हणतोय
बर एसयुव्ही
हम् क्रेटा तर आहेच थोडं क्रेटला पण हाय चांगला ग्राउंड क्लिअरन्स पण... जर त्या रेंजमध्ये अजून चांगली मिळत असली तर मग मी म्हणतोय जरा चांगली हे कर.
हम् ह हम् आणि मग सेकंड हँडच काय आहे तरी
सेकंड हँड म्हण तर मग तुला ऑडिओमध्ये पण चांगली मिळू शकते क्यू सेव्हन क्यू फाय ऑडी कडाय चांगल्या फीचर्स बाबतीत भार ग्राउंड क्य सवन क्यू फायदा हा ब्रँड हो तुझा बाकी ऑडी आधीपासून म्हणजे चांगलेच केल्या सोड ऑडी सेकंड गाड्या जरा चांगल्या मिळत्यात असे म्हणजे सेडनमध्ये ए फोर ए थ्री ए थ्रीून चांगला मिळतात
हंम हंम ऑडीचा पण ऑप्शन चांगला आहे.
क्यूफाय मध्ये क्यूफाय लयभारी आहे बॉडी म्हणजे अशी छोटी ट म्हणजे जास्त मोठी पण नाही म जरा छो
ती आपण एकदा बघितलेली की क्यूफाय
हा तीच तीच
आपण क्यू सेव्हन पण
ती जरा लय छोटी वाटतेय की क्यूफाय चांगली आहे
क्यू सेव्हनण बघितलेल्याले आपण
क्युसेन तर भारीच आहे सोड ती पण मस्त वाटते क्युसेन सोड पणजराली मोठी जर वाटत असली तर मग क्यू फाय चांगले आहे.
हम्म बरोबर
आणि स्पीचर बिचर ऑडीचा विषयच नाही रे गाडी हायवेवर काय प्रेझेन्स लई भारी आहे गाडीचा.
अरे तीच की. अरे! ऑडी आली रे डायरेक्ट. साधं हे नाही.
त तेच रे हायवे प्रझेन्स एकदम दिसायला भारी वाटत ते.
हम्म तेवढंच भारी मस्ती विकली.
कोण तर डीलर आपल्याला किनाई जरा चांगला भेटाय पाहिजे.
आता कुठे? आता कोल्हापूरात प अडीचशे- बघालाच पाहिजे नाही तर मग मुंबई साईड नणार.
हा मग जरा अक्च्युली सेकंड हँड जरा बाहेर- ली तरी चालतय थोड. कोल्हापुराच्या पेक्षा बाहेर जरा- चांगल्या आहे. त्याने रेट जरा कमी जास्त मिळू शकते फुल- हा मुंबईत तर इझीली मिळते मुंबई पुण्यात मिळू शकते-
ति